हॅलो
हा बोला की
काय कारल्यास
काय नाही बसलोय बघा
काय म्हणला जेवण झालं का नाही
नाही अजून जेवायचाय
हा
तुम्ही जेवला
नाही अजून मेडिकल मध्ये हाय आता दोन वाजता घरी गेल्यावर मग जेवायचं.
हा हा.
हम्म.
आणि काय मग? हॅलो.
हा बोल की.
आणि काय चालू आहे मग म्हटलं?
काय नाही बघ निवांत. आणि काय चालू असणार हाय तेच आपलं रेग्युलरच.
हा हा.
मेडिकल मध्ये असल्यावर काय सुट्टी असत्या.
कामं असत्या त्या.
मेडिकल बंद ठेऊन चालत नाय नाही.
होय. मग सकाळपासूनच काय-काय झालंय एकच मिनटं थांब हा एक मिनिट थांबा. हॅलो काय झालं तर नाय हम्म बरं. . हॅलो.
ल्यो
सकाळपासून काय-काय केलाय म्हंटलं?
सकाळपासून काय घरातलं आवरायचं जेवणाचं. देवपूजा हे तेन आवरूनच दहा वाजता आले मेडिकलमध्ये. आता दोन वाजता बंद करून जायचं.
हम्म हम्म.
आता गावाकडे गेलाय काय स्पेशल केलेलं का नाही?
स्पेशल असं काय नाही, आज बघू आज काय करत्या.
नाही करणार आहेस?
काल तर काय नव्हतं काल आमच्या घरात बाजार तेन असतंय. कुठं काय मग गडबड हे. काल तर काय नाही केलं आज बघूया काय करत्या.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
तुमच्यात काय तुम्हाला उद्या सुट्टी न हो?
होय उद्या रविवार सुट्टी.
हम्म म उद्या तुमच्यात असेल.
वेळ मिळाला तर करायचं.
हम्म.
प्रत्येक रविवारी काही होत नाही काय नाही. कधी तर आधी मधी आता परवाच इडली केलेली
हां.
परवाच केलती इडली. ते सारखं सारखं पण तेच तेच म्हंटलं की नको म्हणतात नाही.
मग होय होय नको होतय तेच तेच.
हा.
म इडली कसं त्याच्याबरोबर काय चटणी करताय काय? कसं आमटी बरोबर?
नाही दोन्ही पण केलेली, खोबऱ्याची चटणी पण केलंती. आणि अं इडलीची आमटी पण केलेली.
अं हा- हा,
त्याला काय मग हेही, काव
चटणी तुम्ही कशी करताय म्हटलं?
आम्ही काय जे वोलं खोबरं असतय त्या मिक्सरला बारीक करून घेतो आणि त्यात अ आपलं मिरची, जिरं, मोहरी कोथिंबीर, जरा लसूण लसणाचं तुकडे हे तेन सगळं टाक कोण जरा असंच पाणी घालून हे करत. बारीक करून घेतो, सगळं मिक्सरला आणि नंतर ना मग तेलात जरा कडीपत्ता पत्ता टाकून, जरा आणि जरा असं जिरं, मोहरी टाकून फोडणी देतो. म्हणजे ते वतायचं फक्त त जी आपण बारीक पेस्ट करून घेतलेलं असत ते सगळं मग थोडसं थोडा वेळं जरा असं गरम करून घ्यायचं आणि मग हे होत.
बारीक करताना ते जिरं, मोहरी कधी टाकायची नाही आणि लसूण पण घालायच नसते लसणाला कसं वास येतोय नाही लसणाचा.
हम -हम,
त्यामुळं लसूण म्हणजे आम्ही तर काही लसूण घालत नाही, खोबरं परत त्याच्यात जरा मिरच्या, कोथिंबीर घालायचं.
हम्म, हम्म,
आणि ते सगळं बारीक करून तिच्यात जरा अशी क नाही फुटण्याची डाळ घालायचं. म्हणजे टेस्ट येत्या, हं. एकदम बारीक पेस्ट करून घेतो त्या सगळ्याची काय आपल्याला कसं घट्ट पाहिजे असेल तर घट्ट, पातळ पाहिजे तर पातळ तस पाणी ऍड करायचं वरण.
हा, हा,
मीठ -मीठ घालायचं, वर थोडीशी साखर घालायचं.
हम्म्, हम्म.
आणि मग वर्ण नंतर आपण फोडणी द्यायची म्हणजे म्हणजे अ तेलात जिरं- मोहरी कडीपत्ता घालायचं, जरास हिंग आणि जराशी जिरे पूड टाकायचं. आन् ते त्या खोबऱ्याची चटणीत घालायचं.
हम्म -हम्म,
अ इडली ची आंमटी पण तनी अ छान होतं म्हणजे दुधी भोपळा ते नाशल ना सगळं
आ,
म्हणजे त्याच्यात जरासं तुर डाळ जराशी मुगडाळ
हा,
आणि त्याच्यात जरासं हिंग, हळद, जिरेपूड आणि एक एक टोमॅटो चिरायचा आणि एक बारीक कांदा चिरायचं.
हम्म
आणि जरासं दुधी भोपळा, शेवग्याची शेंग असेल तर ते हे सगळं घालायचं आणि त्याच्यात घालाय हे गुळ पण घालायचं थोडासा आणि सांबर मसाला असतोय कनी इडली सांबर मसाला तो घालायचं आणि हे सगळं कुकरला लावून कणी चार शिट्ट्या करून घ्यायच्या.
हम्म हम्म
आणि मग ते सगळं एकत्र शिजले म्हणजे जरासं जास्त गिर शिजवायचं
हम्म हम्म
आपण आमटीला शिजवतोय कनी त्याच्यापेक्षा जरासं जास्त गिर व्हायला पाहिजे असं आणि म आपण आम टीला कसं फोडणी टाकतोय कनी जिरे, मोहरी, आलं लसणाची पेस्ट
हा हा
घालायचं अं कडीपत्ता वगैरे घालायचं आणि मग
हा हा हा
गोप वगैरे त्यांनी सगळं घातलं कनी छान होतंय.
मग इडलीचं पीठ कसं तयार तयार आणतायसा काय घरात तयार करताय?
अं रव्याचीचं इडली करत्या म्हणजे आपला रवा तो जो ताकात भिजत घालायचा
हम्म
ताक किंवा दही असेल तर दही थोडं पाणी घालून भिजत घालायचं. एक थोडा वेळ एक तासभर एक तास दोन तास भिजली कनी
हम्म
मग त्याच्यात मीठ घालायचं. आणि करायच्या वेळेला म्हणजे मग त्याच्यात सोडा घालायचं.
हा हा
आधीच सोडा घालून ठेवायचं नाही करायच्या वेळेला मग सोडा घालायचा आणि इडली पात्रातनं मग इडली उठवून घ्यायचं.
हम्म म्हणजे त्या तयार पण मिळालय नाही त्याचं पीठ.
हो पीठ तयार मिळतंय त्याचं. किंवा इडलीचा रवा वेगळा असतोय तो मिळतोय.
तेच की ते सगळं आता तयार पण मिळालय.
हम्म हे कायं सगळे ट्राय केलं नाही.
हा हा नाही आम्ही पण एकदाच ट्राय केलतं ते विकतचा रवा पण एवढं काय ते काय खास झालं नव्हतं.
एवढा काय फरक नसतोयच त्याच्यात रेग्युलर आणि हेच्यात
हा तेच की आपलं जसं रे रेग्युलर अस तकं काय वाटलं नाही मग ते कसं आपलं रेग्युलर परवा असतोय ते आपण जास्त कमी घालू शकतोय ना चालतयं तसलं ते विकत तसं आणलं तर मग जेवढं पाहिजे तेवढंच घालायला पाहिजेत
इडलीसाठीच वापरायच असल ना, दुसरं काय उपीट वगैरे करायचं असल तर त्याला काय वापरता येणार नाही ते
हो
तांदळाची पण करतात इडली पण कधी काय तांदळाची काय ट्राय केली नाही
होय होय तांदळाची पण करतात आमाच्याकडे कसं गं तांदळाची कधी ग आम्ही काय करत नाही रव्याचीचं करतो
तांदळाचं काय कसं करतात काय मग
ह् तांदळाचच करतो असं जास्त अस स्पॉनजी स्पॉनजी होत नाही एवढ
ठीकं ना तांदळाचं उलट रव्यापेक्षा जास्त तांदळाच होत असेल मला असं वाटतंय पण तांदळाचं पीठ ते आंबवलेलं असते नी भिजत घातलेलं
हम्म त्याला लई वेळ लागतोय त्याला दहा एक दिवस आंबवायचय तेन भिजत घालायचय ते त्यानंतर ना त्याला बारीक करायचं मग आणि तिगीर करायचं भिजत घालायचं
हम् भिजलोय आपण ते आता डोस्याला पीठ तयार करतोय की नी तसच की एक दिवस आधी फक् तो घालायला लागतोय म्हणजे त्यातच जर रविवारी करायची असली का नही शनिवारी सकाळी तांदूळ भिजत घालायचं आणि संध्याकाळी ते बारीक करून घ्यायचं मग उडदाची डाळ पोहे ते सगळंच बारीक करून घ्यायचं आणि मग रविवारी सकाळी
हम्म, त्याच पण बरोबर सगळं माहित पाहिजे कितीला किती घालायचं नाही त ते सगळं मऊ वगैरे तेन होत्यात
हा नाही त्याच्यात ते तीन वाटी तांदूळ असल तर त्यांनी एक वाटी उडदाची डाळ घालायच
हम्म हम्म
म असं तसं प्रमाण लक्षात ठेवायचं, म आपण सहा वाटी सहा वाटी तांदूळ घेतलं की मग दोन वाटी उडदाची डाळ घालायचं, अनं पोहे काय जरासं ते कुरकुरीत पणा येणा येण्यासाठी एक मुठभर घातलं तरी चालतय
हा हा
ते बरोबर लक्षात असाय पाहिजे नाहीतर मग खराबच होते सगळं
नाही ते सेट व्यवस्थित नाही झालं क नई मग ते सगळंच बिघडतयं
होय. चालतयं ठेऊ का मग?
हा हा! ठीकं
हम!